हॅलो हा नमस्कार.
द.
आवाज येत ना.
प. तुमच्याकडे नाही तुमच्याकडे.
नाही हो अजून पावसाचीच वाट बघतोय पाऊस कधी पडेल. नाही नाही अजून मान्सूनची आतुरतेने वाट बघतोय. अजून गरमी गर्मी गरमीच आहे, तू गरमी अ.
पानसर दाखवलंते होतो. हम्म पण मानसून माझ्या मते. हो लांबणीवर गेलाय पाऊस या वर्षी. अगोदर तुमच्या इथे दाखल होणार कोक कोकणात.
बरोबर हो हो. तेच आता पावसाळ्याची सगळी तयारी सुरू आहे, उन्हाळ्याच सगळं झालं वाळवण. वगैरे कडधान्य वगैरे सगळं सगळं सगळं झालंय आता. पावसाळ्यामध्ये कसं काय स्वतःला टिकवून ठेवायचं, कारण आमच्याकडे एकदा पाऊस लागला. कि तो थांबायचं नाव घेत नाही, अगदी आठ, आठ दहा, दहा दिवस एवढा बरसत असतो. कि घरातून बाहेर पडणं मुश्किल पडत. आणि मग सगळेच प्रश्नन. अ सुरू होतात पिण्याचं पाणी बदललेलं हवामान. मग त्याच्यामध्ये मुलांना होणारे त्रास. सतत पडणारा पाऊस मग मुलं घरातच अडकून पडतात मग त्यांची होणारी चिडचिड. एकंदरीत अ त्याच्या त्याबद्दलच आता डोक विचार सुरू आहेत की, आपण कसं कसं करायचं कारण आत्ताच बातमी ऐकली आहे की, एक दोन ते तीन दिवसात मान्सून दाखल होतोय. कोकण किनारपट्टीवर.
म्हणजे उन्हाळ्यात जे बनून ठेवलेले वाळवण ते बाहेरचा पाऊस बघत, बघत खायचा.
कायच नक्की, नक्कीच, नक्की, नक्कीच तेवढा आमचा पावसाळा जातो. हो हम्म हम्म पाऊस खूप प्रमाणात असल्यामुळे. आरोग्याच्या तक्रारी पण तेवढ्याच असतात तिकडे मुलांना सर्दी खोकला ताप मच्छरचं प्रमाण वाढत. खूप मग त्या अनुंगाने हळूहळू तयारीला लागतो. आता पहिले तर पिण्याच पाण्याचा मार्ग लाव वायला लागतो. कारण पाऊस पडल्यानंतर सगळं पाणी आधीच पाणी आलेलं पावसाचं पाणी सगळं मिक्स होऊन गढूळ पाणी येणं वगैरे असं ते सुरुवातीचे पंधरा वीस दिवस तरी ह्याच्यातच असतात. मग पाणी उकळून प्यायचं, गाळून प्यायचं जेणेकरून मुलांना त्रास होणार नाही.
असं एकंदरी तिथून ही पावसाळ्याची सुरुवात सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे पाणी उकळवून पिणे. तुम्ही काय करता तुमच्याकडे पाऊस सुरू झाल्यानंतर
हो. आमच्याकडे पाऊस सुरू झाल्यानंतर कसं असतं जुलाब, उलट्या, आतिसार या रोगांचा पण प्रादुर्भाव होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की, अ अ डासांचे डासांचा फैलाव
हो हो हो हो हो हो
त्याच्यामुळे अ डेंग्यू, मलेरिया हे साथीचे रोग फैलावतात.
बरोबर.
त्यामुळे कुंड्यांमध्ये पाणी साचू द्यायचं नाय. नारळाच्या कवट्या वगैरे किंवा फ्रीजच्या मागे जे असतं त्याच्यातही पाणी साठून राहता आपलं लक्ष नस त तिथे स्वच्छता राखणं. फिनेल टाकणं. औषधांचा फवारा करणं. किंवा सरकारी अ लोकं येतात बघा ते धूर सोडतात सगळे कडे जेणेकरून परिसरातले मच्छर अ त्यांचा नायनाट होतो असंय. आणि पाणी उकळून पिणे. किंवा तुरटी आहे. आणि जसजसं आधुनिक करण होतय तस तस अ लोक ऍकवा गार्ड झालं. प्युरिफायर झालं. याचाही खूप फैलाव होतोय. हा
पण आम्ही कसं माहिती ये का ऍक्वागार्ड वगैरे हे प्युरिफायर का लावले नाहीत. कारण आपण तसे आज आपण आपल्या घरात आहोत. आपली मुलं घरात आहेत. तोपर्यंत घरातलं पाणी ऍक्वागार्डचं पिणार आज उद्या कोणाकडे पाहुणे गेलो. त्यांच्याकडे ऍक्वागार्ड असेल असं नाही किंवा अजून कुठे बाहेर गावी गेलो. रायला तिथे पिण्याच्या पाण्याची जर म्हणजे मिनरल वॉटर नसेल तर मग काय मग आहे ते पाणी म्हणून मग आम्ही मुलांना सवयचं अशी ठेवली ये की जे आहे पाणी ते पचवायला शिका.
बरोबर ये.
मग ऍक्वागार्डची एकदा मुलांच्या पचनसंस्थेला सवय लागली की मग त्यांना बाहेर गेल्यानंतर दिसल पर्याय नसतो.
हम्म
की ते मुलं नाही सहन करू शकत. आता आम्ही गावी गेल्यानंतर आमच्याकडे नदीच पाणी अस
मग त्या नदीच्या पाण्याला तुरटी फिरवून एवढं गडूळ पाणी असतं की आपण पिऊू शकत नाही मग त्याला- तुरटी फिरवून त्याला स्टेबल करायच आणि मग उकळवायच आणि मग ते पाणी प्यायच. अशाच सवयी मुलांना ठेवल्यात जेणेकरून काय होतं त्यांचं- अ आंतरिक जी हा आंतरिक आरोग्य किंवा जी त्यांची इम्युनिटी आहे ना ती चांगली तयार होते. रोग प्रतिकारशक्ती बरोबर हा तेच आणि मुलं आतून मजबूत होतात. म्हणजे ते स्वतःच्या शरीराला असं तयार करतात. की उद्या कुठलंही पाणी प्यायल्याने लगेच सर्दी झालीय जुलाब झालाय काय अजून उलट्या झाल्यात असा त्रास नको व्हायला. म्हणून मग मुलांना ते क्वागारड पासन आम्ही थोडंस लांब- ठेवलेला आहे.
क आहे त मा होता प्रत्येकाकड हा वेळ नसतो ना- पणी भरणे पणी उकडणे पाणी गाढणे. आता शहरांमध्ये जर बाईला- घरातल्या आठ साडेआठ नऊला जर घर सोडायचं असेल तर ते कधी करणार आहे.
द हे अगदी अगदी खर आहे.
हा आणि दुसरी गोष्ट मी जिथून येते तिथं कृष्णाबाईचं पाणी आहे. आणि जगामध्ये कृष्णेच पाणी जो कोण पचवेल जगातल तो कुठल्याही पाणी- च असं त्या पाण्याची ख्व्याती आहे.
बरोबर नाही परिस्थिती स- बदलणं गरजेचं पण आहे. जे जिथ जस वातावरण आहे जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपण स्वत बदल- करण किंवा त्या परिस्थितीला धरून चाळणं हे तरी अपरियाय आहे प्रत्येकाला.
हम्म हम्म बरोबर आहे.
अजून पावसाळ्यामध्ये आम्ही अशी काळजी घेतो की म्हंजे डास होणार नाही जसं तुम्ही म्हण- म्ह की कुंडमध्ये पाणी साचून देत नाही. त्याच्यानंतर जे नाले वगैरे बिल्डिंगच्या घालून जातात त्यांच्यावर व्यवस्थित झाकणं असतात. त्यांच्यावर वेळच्या वेळी फवारणी केली जाते नगरपालिकेच्या माणसांकडून- त्याच्याकडे लक्ष दिलं जातं की-
त्याच्यानंतर घरामध्ये जर डास कुठे असतील तर त्यांच्या वेळीच विलेवाट लावण मारून टाक- किंवा ते हो- किंवा मुलांपर्यंत येऊच नाही त्याच्यासाठी काळजी घेणं- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा म- मछरधनी लावणं रात्रीची घरो घर बरोबर आणि वातावरण बदलल्यामुळे कसं होतं. पच्चनसंस्था बिघडते मुलांची-
हो पावसाळ्यामध्ये बरोबर म- पचनाचा वेग मंदावतो पावसाळ्यामध्ये मुलां-
त्यामुळे मग- त्यांना त्रास अपचन किंवा जुला उलटी वगैरे हे त्रास होतात मुलांना मग- त्या दृष्टिकोनात ना विचार करायचा.
हम लोकांनी पण आपल्या घराब बरोबर आपल्या परिसर अंगण याच्याबरोबर- शेजारचा किंवा समोरच्या. याचंही अंगण किंवा त्या तेही स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की आपल्याकडचा कचरा शेजारी लोटुणं लावण त्याची जी ही मुलं आहेत जशी तुझी मुलं आहेत. ही जी प्रवृत्ती आहे ना ही अ बदलली पाहिजे. पाहिजे असं मला वाटतं की सगळा गावच माझं माझं घर आहे. त्यांच्यामुळ काय होईल चार जण जरी असे असले ना तरी गाव पण छान राहील परिसर पण छान छान राहील आता तुम्ही इमारतींचा विषय म्हणून सांगते आता आमच्या आम्ही ज्या इमारतीमध्ये राहतो ती तर व्यवस्थित आहे. महिन्याच्या महिन्याला त्याची डागडोजी केली जाते पण समोरच्या इमारती ही अ चाळीस वर्षापूर्वीची इमारत आहे.
अच्छा.
संडासचे जे पाईप असतात त्याच्यातून पाणी लिकेज होतं वारंवार आम्ही त्यांना सांगतोय म्हणजे हा बदल आपल्या घरापुरताच मर्यादित नाही राहिला पाहिजे असं मला वाटतं मग तुम्ही ओडोमास. म मच्छर चावू नये म्हणून ओळू मास लावता मुलांना.
हम्
मग तुम्ही किती ओडमास लावा तुम्ही कितीही मच्छरदानी लावा पण जर परिसर स्वच्छ राहिला आणि हे जर अ माणसामध्ये विचारांचं सबलीकरण झालं तर कोणीच आजारी पडणार नाही
अगदी बरोबर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी तरच समाज सुधारतो तरच आजूबाजूचा परिसर सुधारतो प्रत्यक प्रत्येक जण कसं आहे आपल्यापुरतं मर्यादित आहे माझं झालं संपला विषय तर असं नसावं की जो त्रास माझ होतो इतरांच्या मुलांना माझ्यामुळे होऊ नये किंवा इतरांना माझ्यामुळे होऊ नये ही जर हा जर दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर असं वेगवेगळ्या साफसफाई कर्मचाऱ्यांची गरज सुद्धा नाही पडणार आपणच आपल्या परिसर स्वच्छ ठेवू शकतो
आणि कसं आहे प्रत्येक स्त्रीनी हा विचार रुजवला पाहिजे ज स्त्रीनी हा पुरुषाच्या मनात विचार रुजवला तो पुरुष त्याच्या मित्रांना सांगू शकतो असं करत करत अ असं करत आपलं गावही स्वच्छ राहील असं मला वाटतं
नक्की- नक्कीच
भावांना पुरस्कारही देतात स्वच्छ
हो -हो- हो आपण खूप ठिकाणी बघतो कि अ स्वच्छतेसाठी या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला त्या घंटा गाडी वगैरे आता सगळ्या अगदी गावोगावी सुरू झालेली आहेत की तुम्ही कचरा इथे टाकू नका उघड्यावर टाकू नका दुसऱ्याला त्रास होईल असं करू नका त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये घरोघरी घंटागाडी वगैरे फिरते आजकाल
दुसरी महत्वाची गोष्टी गोष्ट आहे क रस् रत्यांचं पण डांबरीकरण करायला पाहिजे कारण ते खड्डे जे आहेत त्याच्यात खूप साऱ्या मोटरसायकलींचे अपघात होते कोणाच्या घरातला करता पुरुष जाऊ शकतो तो
होतात अशा घटना झाल्या नाहक बळी जातात
हम्म- हम्म त्याच्यासाठी उन्हाळ्यापासूनच कार्यक्षम राहायला हवा
ह् बरोबर हो मला पण खूप छान वाटलं धन्यवाद
तुमचे माझे विचार जुळतात असं मला वाटतं
हो -हो नक्की- नक्की धन्यवाद